च
हॅलो येतोय का आवाज?
येतय या जेवायला.
बापरे जेवण होऊन चाललं!
ऑफिसला जायची तयारी.
आपी आमचे गेले ऑफिसवाले जेवण करून.
आमचे जेवणा चालू आहे मंग आता.
म चांगलंय ना बाई मला तगन बारा वाजता जेवायला मिळतं. आता देवपूजा
आरामे आरामे राहता ना मग?
मग आराम आहे आराम आहे एक काम काही सुटत नाही हातात. म सांगायला येतेे आराम आहे आराम.
अ
अगं तूच कर पहिले मला खायला देन जाऊ दे
जाऊ त्या्या.
तुझं तुझं करा मग काही बी कर नाही काही बी नाही.
ऑफिसवाल्यांच्या कामात तसंच करला मग.
हा भाई.
फटाफटा आवरायच आणि निघायचं जेस आपण राहतात. ते आवरून घ्यायचं आणि निघून जायचं.
निघून जायचा आं रुपानी केली आज?
जायल ना ती बी तयारी करते.
हा का किती वाजता जाते?
दहा वाजता.
ह का
काल म्हणता फोन करता करता करला करता काही नाही.
हा ते शिकून
बारा वाजले साडे अकरा झाले होते म्हणे आता फोन लावा म्हणत जाऊ दे त माही.
ह रात्री
हम्म.
जागे होतो ना आम्ही बिघन आमचे बिघन जईरचा फोन येतो.
आमची मऊ त्रास देते. आमच्या मावचं म्हणणं राहतं मला तुझ्या जवळ झोपू दे.
हा.
हा
हुशर झाले ना ती बी आता.
मग चांगली हुशार म्हणजे बघू सार बघ
कामच आमचे सावडे येतात तशीच करते
हा ना
सवलवीन गेले शि याड्यात
हा
सकाळी साडेसात लाच येऊन जाते बॅनची रिक्षा
ह का मग येथे किती वाजता
एक वाजता येतती आली का कपडे काढून फेक का जेवायला
हा हा भूक लागून जातेल सकाळचा दवा एवढा ढा राल
सरांचा डबा झाला मग सगळं काही आरामने चालतं बा
सर्ांचा नि बै सर डबानी घेऊन जात
नाही का?
नाही जेवण करून जाताना मी तुम्हाला काय सांगते जेवण करून गेले म्हटलं. डब्याला असं काहीतरी चटक मटक दुसरं द्यावं लागतं.
तेव्हा डबा घेऊन जात आमचा,
तेव्हा डबा जातो मग, डब्याला मग काहीतरी असा लहानपोरा अस खाऊ लागतो.
ह
हम तिथं काय हॉटेल भरत तेल पण चांगलं राहत नाही.
ह
खाण्यापेक्षा मग दिलेलं बरं का आता संध्याकाळ होऊन जातो घरी याईला
मी तर चटर पटर नाहीन काय नाही जे राहिलं ते इथंच खाऊन घेत निघून ज
चांगलं आहे ना हे सरांना कस दोन तीन वाजता बुक लागून जाते परत.
नाही हो त्यांचे ते घोडे घ्यायचे राहत ना त्याच्यामु
हा गोळ्या तरह
हा
जेजुरीला यात्रा कर हा
तब्येतच्या मानाने त्यांना दोन टाइम पाहिजेच
म
दिवसाला
हम्म
जयू काय म्हणत होता मग रात्री
का
जे
जयऊच काय असल गप्पाचर्धात जेवण खावन काय केलं पाऊ काय खालाग
हे तस आहे ना पुण्याला,
पुण्याला आहे ना,
हे भीमा शंकर भी पुण्याकडेच येतं ना मग
हा हा न काय म्हणता बाई,
भीमाशंकर भी पुण्याकडेच येतं म्हणत,
हो ना पुणे जवळ चा
हम्म
तुमचा त्याचा काही टाळा बसला नसता तुम्ही कुठे येतो.
हम्म
त्यांच तो गेला म्हणजे मग संध्याकाळीच तो,
पुन्हा लांब राहून जात भीमाशंकर इकडं लांब राहून जात, चांगलं द तीश तीस चाळीस किलोमीटर राहून जातं ते
हा ह ह
त्याच्यान ताडमेळ बसायला चारकाच राहत नाही.
जागाच हम् आळंदीला जातो तो आळंदीला असत त्याच जाणं याना कामानिमित्ताने आळंदीला जाणं राहत त्याचं
पण तो पण टाइम टेबल राहतो ना मग
हा त्यांनी तेल वेळ
येण्याचा टाइम टेबल त्यांना जेव्हा वाटलं तेव्हाच जातील
ह
कामा नि मतनी
अ् आता तिला ना वरतीिच का या लागलं ना ति
कोणाचं
भाऊ वरती चढता येत किचन वर चढून जाते म्हटलं
ह ह का
हम्म चालू आहे ना कॉल बचकन बनवून जातो तो कॉल बी,
बरं दूध बध पत नाही ना काही
नाहीेन हा दूध असं दिवसभर पडलेलं नात काही पिकते दूध
हा एकदाचा पाजला म्हणजे काही टेन्शन राहत ना,
दुसरं खाते ना वरच पोळी खाते बिस्किट खाते.
हम्म हम्म
चालू ना कायसून पक केला
स्वयंपाक केला भाकरी बाजरीच्या चवळी ची भाजी शेंगदाण्या लावून डब्यावाल्याना सुकी चवडी हा पेसवाल्याना पातळ भाजी
हम् आमच्याकडेी तसं जे आम्ही विकले तीन प्रकारचे मला बिना कोरड्यात भाज्या आवडत रशा आवडत नाही आणि सरांना रशाची बाज वती काला मोडायला
शेंगदाण्याची करल केले ना
काय
केन चवळीची भाजी शेंगदाने लावून केले ना हिरवी मिरची मध्ये छान लागते
हा मग तिराशी छान लागते मग तिराशाची छान लागते म तू तूरू घेतली होती बाजारातून
हा
भिझट टाकवून दिली होती मग तेतोरची भाजी
तूर तर आता तुराच्या शेंगात खूप मार्ग भेट होता सर
शेंगाणे आणले मी कोरडी तोर आणली
काय किलो भेटली
जिलोवरने दिली पावसर वरती
हो त्या कोकणी बाय आलेल्या राहतात त्या
हा शेअर बरा आणली तीस रुपये पावसर दिले
तीस रुपये पावशशीर मग पडले ना ना त रे
बई गणपन्नास रुपये सांगायचे हो भाई गावरानी तोरे
हा मंगावर आणि राहिले तर काही वाटत नाही
गावराणी ना तो पण ती पन्नास सांगायची
ह
कुळीत आणले ‌.
हा.
येसरांना बरच मग सत त्याला होळीत.
डायबिटीज वाल्यांना.
छान लागते होती इथून उसड केल्याने.
काय?
म कुडी
हम्
ह.
आमच्या घरी आमचे सूनबायला आवडतात ते. हा एकदा केल्या होत्या ना तर छान लगायचे आम्ही बी खाल्ले होते मग.
हम्म हम.
आई बाबा कस काय आई बाबा काय म्हणता तब्येत वगैरे त्यांची
चांगली हाय. देवपूजा चालू आहे माझी.
देव बघू देव पूजा चालू आहे.
हम्. सकाळी आरती झाली आता आरती
बरोबर.
य सरांची गाय हा.
तोपर्यंत त्यांना गप्पा सप्पा केल्या तिनी‌. काही तेच का. शिकले येताना त्याच काही माय बनवायच शिकवलं.
हम.
हे बनव ॲपल बनव मॅंगो बनव.
हम्म हम्.
बनाना बनव चालू तेच लोग फुई भाषच.
गुरुषार आहे सावडी.
हा. आता तू आता थोडा थोडा यायला लागलं बरं का मला.
हा.
तू व्हिडीओ कॉल म्हग तवा आम्ही करेल.
हां.
हच सांगायचं.
हुशर हुशर एक नंबर नि गेल ती. अभ्यास भी अक्षर भी तीच इतकं छान आहे तीचवाला.
तिच्या पप्पाचा अक्षर छान आहे ना?
हम्म त्याच्या अर्थच. नाही तिच्या आत त सारखेच नाही गेलती.
हा हा.
हा. बोलवलाल विटम केरा घो